हॅलो हॅलो चहा पाणी झाला आवाज येतोय.
हो काय चाललंय झालाच्या चहा पानी
हा झालं ना पाऊस आहे इकडे.
पाउस चालू आहे.
हा पाऊस आहे इकडे.
नाही इकडे मी काही पाहिलंच नाही अहो. उलट पडद्या वगैरे लावून मी झोपले पडद्या वगैरे लावून झोपले हो. ट्यूशन.
हा का?
म्हणजे अ हो झालं कस तिच्या शाळेतन मी काहीतरी साडे अकरा बाराला आले. मुलीच्या शाळेत गेले होते तर. मग जेवण केलं आणि ती आठवीला आहे.
हा हा.
जेवण करून जे पडदे लावून झोपले ते आता चार वाजता आल्यावरती उठले.
हा का
हम्म ते थोडस म्हणजे बसण्या वगैरे जास्त झालं ना किंवा चालणं झालं कि पोट दुखतो माझं ना ते स्टिचेस दुखतात टाके जे आहेत ना ते खूप दुखतात. त्यामुळे मग झोपून घेतलं होतं मी.
हा हा हा. चांगली काय म्हणता अजून तुम
चहा पितोय तिलाच सांगितला होता करायला म्हटलं तुम्हाला
करते का चाय चाय करते का ती?
हो ते म्हणजे अर्ध निम्म स्वयंपाक पण करते.
आठवीत आहे ना ती.
हो.
तरी पण करती?
हो हो कस होतं म्हणजे आता उद्या महिना होईल माझं ऑपरेशन झालेलं मोठं ऑपरेशन होतं. तर मला काही करायचं नाहीये घरामध्ये काम. म्हणजे उभं राहिलं हा. जास्त वेळ उभं राहिल की त्रास होतो चालणं फिरणं झालं की त्रास होतो. मग ते मी हळूहळू जसं होईल जेवढं होईल तेवढंच करते. नाहीतर उरलेलं सगळं मुलगीच करतेय.
हा तेच ती धगधग करून परत स्वतःलाच त्रास करणार काही व्हाल नाही.
हो आणि पुढे जास्त काही वाढलं तर मग काय करणार ना. म्हणून मग ते आत्ता थोडं जपलेलं बरं म्हणून.
हा सध्या दोन महिने थोडं ते रिकवर होईल तुमचं ते तस तसं ते मग. करायचे काम मग पण आता थोडं थोडं थोडं थोडं आराम करत.
हो.
नाहीय का?
तरी अजून ऑफिस वगैरे एकच दिवस गेले सोमवारी गेले. वाटलं होत होईल म्हणून पण नाही जमलो आहो
कंटिन्यू बसून पण ते बसून बसून पण ते हे होत असेल हाय ना
हम्म पोटावरती ताण पडतो ना सिझेरियन सारखं ऑपरेशन आहे मग ते बसून बसून पोटावरती खूप ताण पडतो
हा काय
मग ते नाही जमत जास्त वेळ नाही बसतायेत मला
हा का? हम्मम् झाला मंग आता चाय पिऊन
हो चहा पितेय चाललेय आवरा आवरी तिलाही ट्युशनलाच जायचंय.
हा -हा -हा काय म्हणत तुमच्या इकड काय आहे बघण्यालाईक असं
हा पुण्यामध्ये बरेच ठिकाणं आहेत कारल्याच इथुन म्हणजे पुण्याच्या जवळ कार्ल्याचं एकविरा देवीचं मंदिर आहे. अ शिर्डी अ श प्रति शिर्डीचं ते मंदिर आहे साईबाबांचं परत नारायणपूरच दत्तांचं मंदिर आहे.
ते नारायणपूर कोट आउट साईड येते का?
थोडस हो
पुण्याच्या आऊट साईड येते ना?
थोडं थोडस एवढं नाही पण?
प्रतिशिर्डी
लोणावळा साईडला जावं लागतं तळेगावच्या अलीकडे आहे. तळेगाव दाभडे आहे ना त्याच्या अली
तळेगाव दाभाड्याच्या इकडे
ह
हा काय?
हो.
हा तुम्ही तिकडून पुण्यातून गेले असेल है ना. इकडे नस
हो इथ हा तिकडे येन तिकडं चाकण साईड ला येणं होतच नाही इथून आम्ही निगडीतन डायरेक्टली जातो ना
हा हा निगडीतून निगडीतून तिथून शॉर्ट
सरळ सरळ एक एकदम हो हायवे हायवेनेच अस मग ते छ ते इझी पडतं उलट सोपं पडतं
हा का छान आहे प्रतिशीर्डी शीर्डी टाईप असेल आहे ना?
हो बर घेऊन जा
चांगलय काय म्हणता अजून
काय नाही तुम्हीच बोला तुमचं काय चाललंय?
ह
ह
काय पाणी पाऊस चालू आहे काहीतरी गरम गरम करायचं न खायचं मस्त.
अरे वा! ! भजी खाऊ वाटतात पावसात जास्त! भजी वडापाव
हा गरम गरम भजी पाव वडापाव अ भ जची नुसती ते पण छान लागते
हो! !
भजीसोबत चाय!
हो चहा भजी वडाप पाव अशा वस्तू खायला खूप छान! वाटतात. मजा येते आणि
हम्म! तुमच्या इकडे तर वडापाव काय काय बोललंय? मक्याचं
मक्याच कणीस नाही का भाजून खात? होका? भुट्टा हां! ते पण! ते पण छान! वाटतं खायला!.
हा! !
आणि ते म! मक्याच कणीस भाजून खाण्यात जी मजा येते. उकडून वगैरे नाही आओ!
उकडु ते गोड गोडच लागत ते गोड गोडच गोड गोड गोड गोड काही चव नाही असं तर, आपण भाजला तर त्याला तिकट मिठ थोडसं लिंबू वगैरे चोळलं तर किती छान लाग त्या! नुसतं ते उ! हम्म उ! ! गळू चांगलंच लागतच नाही टेस्टच नाही येत म्हणजे बरोबर! जशी आपण हे भाजून खातो तसं! काय म् ग आषाढी एकादशीची काही तयारी बियारी बिरया श्रीचालू हाय.
काहीच ना य! म्हणजे हम्म! एवढं मोठ्या प्रमाणात वगैरे नाही करत.
त्याक त्या दिवशी उपवास असतो खाली, मंदिरात जाऊन काय म्हटल्या
आ आंब्या पण सेम, आमचं पण सेम तसंच
उपवा हम्! उपवास असतो मग खाली आमच्या इथेच बिल्डिंग खाली ना? विठ्ठलाचं मंदिर आहे. जायचं माउलीचं दर्शन घ्यायचं!
हां! !
आणि यायचं!
हां तसचं आमचं पण! आता कसं ते, पंढरपूरला वगैर हा! हा! ! ते पंढरपूरला वगैरे जाणं काही शक्य होत नाही? तेवढ्या गर्दीमध्ये!
हो ना?
आपलं घरून- घरूनच नाही का थोडं! !
हम्म नाही आमच्या इथे आहे मंदिर माऊलीच ना? तर मग जातो आम्ही! !
आमच्या इथे पण आहे विठ्ठल रुक्मा, रू-रुक्मिणीच साईडलाच आहे मंदिर! अ! ! तिथं जातो आम्ही हां! !
हो म तेच गा! !
हं! तू ब! -
तेवढं दर्शन हम्म आणि शांत वाट तो मंदिरात गेलं. की खरंच कुठलंही मंदिर असू देत.
हां छान वाटतं.
ते नारायणपूरचं पण जे मंदिर आहे ना! एकमुखी द त्तांच तिथं ते पण इतकं शांत वाटतं ना खूपच जास्त.
हा काय!
हो मी अ दोन तीन वेळा गेलेली हे पण मस्त वाटतं. आहो
हा का?
हो
दोन तीनटा गेलेतं!
हो
हम्म हम हां काय आम्ही एकदा म्हणजे बघू आम्हीच पण एकदा हा मिस्टरांसोबत फॅमिली सोबत गेलते.
पण झालेलं आहे. सोबतच आणि एकदम मिस्टरांसोबत मुलांना घेऊन गेले होते. परत ते प्र प्रतिबालाजी मंदिर आहे ना! ते पण छान आहे.
कुठे?
केतकावळ्याला अ नारायणपूर पासून काहीतरी अर्धा पाऊन तासाच आहे. डिस्टन्स पण ते पण छान आहे. केतकावळ्याचं मंदिर
केतकावडा?
प्रति बालाजीच प्रतिबालाजी मंदिर ते
आणि केतकावडाच ना? गाव कोणतं बोललय तुम्ही केतकाठा हा हा हा
ते पण छान आहे. तिथून मग जेजुरी पण जवळ आहे.
जेजुरी पण जवळ आहे का तिथून!
हो बरच जवळ आहे. हे तिन्ही ठिकाण वनडे मध्ये होतात आहो
हा काय म्हणजे वनडे टूरमध्ये पूर्ण जा गेला तर होऊन जातील हे ना बघावं लागेल. हम्म सकाळी अजून कोणकणत त्या रस्स हम्म
अ म्हणजे आधी तुम्हाला जे काय फिरायचंय. ते फिरा पण जेजुरीला गेल्यानंतर तिथून दर्शन घेऊन. सरळ आपल्या घरी यायचं असत असं!
म्हणजे कुठं जायचं नसतं.
हा
हा का!
जेजुरीत देवाचं दर्शन घेतलं ना! कि सरळ आपल्या घरी येतात. कुठे दुसरीकडेच जात नाहीत. म्हणजे पाहुण्यांच्या इथे नाही जात. आणि कुठल्या मंदिरात वगैरेही नाही जात. हो तस असत नाही असं असत. जूनी लोक म्हणतात. खंडोबाच जे जेजुरीचं द र्शन घेतलं ना खंडोवरच की नाही. जाऊ कुठे सरळ आपल्या आपल्या घरी यावं असं. आता म्हणजे जे लोक हे कर तात ना नाही का, दोन -तीन दिवसांचे ट्रिप प्लॅन करतात बा देवाला जाऊन येऊ वगैरे त ते काय करतात रिटर्नमध्ये येताना जेजुरी करतात.
म्हणजे लास्ट ऑप्शन ठेवता तो जेजुरी.
परत येताना, हा परत येताना जेजुरी करतात, आणि मग घरी येतात.
हा, हा, हा हो का?
आता आम्ही पण गेलो होतो ना तर, अं म्हणजे आधी सगळं तुळजापूर, पंढर हो, हो चालेल.
हा,
हां,